हा बोल ना ग
येतोय का का आवाज
हो येतोय ना बोल बोल
अग इकडे थोडं नेटवर्कच हे झालं लाईट गेली आहे ना तर नेटवर्क थोडं कमी येईल
अरे म्हणजे नेटवर्क कसं नसतं लाईट गेल्यावर मला नाही समजलं
अग इथे जे आमचे इथे टॉवर टॉवर आहेत ना जिओचे वगैरे
हा हा ह
ते लाईट गेलं की माहित नाही म्हणजे फाय जी असेल तर डायरेक्ट फोर जी येतं आमच्या इथे
अच्छा अच्छा अच्छा म्हणजे आमच्याकडे पण होतं बर का तसं पण असं म्हणजे लगेचच्या लगेच नाही होते अ म्हणजे एकदम दोन दिवस लाईट नसली ना मग पूर्ण रेंजच जाते टॉवरची
नाही इथे आमच्या ते समज आता सकाळी गेली ना लाईट तर एक अर्ध्या तासांनी परत नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो अमुक वेळा तर म्हणजे कॉल लागणे पण नेटवर्क नसतं
अग ते ना
ग्रामीण विस्तार आहे ना ग इथे म्हणजे असं एकदम सिटी टाईप नाहीये तर त्यामुळे थोडेसे मला वाटते प्रॉब्लेम होत असतील
तुमच्याकडे लो ते वीज खंडीत हे असतो का
अ म्हणजे अ नाही म्हणजे असं कायमस्वरूप नसतो पण आता उन्हाळा असेल तर कस सगळ्यांच्या एसी वगैरे सगळं चालू असतं ना भरपू भरपूर जास्त प्रमाणात वीज म्हणजे पुरवठा होत असतो तर त्यावेळी मग असं म्हणजे महिन्यातील एखाद मंगळवार वगैरे ते लोक करतात म्हणजे वीजखंडीत सकाळी नऊ वाजल्यापासून दण संध्याकाळी चार वाजेपर्यंत असतो
हो अग सेम नऊ वाजेपासून चार वाजेपर्यंत आमच्या इकडे पण असतो तसाच टाइम आहे फक्त तर आमच्याकडे ना शुक्रवारी नसते बघ पण आता म्हणजे अशात तरी भरपूर दिवस झाले नाहीयेच आहे पण मा खूप प्रॉब्लेम असायचा प्र प्र्येक शुक्रवारी ना लाईट जायची सकाळी जे नऊला जायची ते संध्याका म्हणजे चारलाच यायची आणि मग काही काही लोकांचे अ घरी बसून जॉब असतात मग त्यांना मोबाईल वगैरे कोण लॅपटॉप वगैरे चार्जिंगच पाहिजे ग त्या लोकांना खूप प्रॉब्लेम होतो तसं
नाही तेच आमचे इथे म्हणजे कसं अगोदर तुमच्या मोबाईलवरती तेे लोक मेसेज पाठवतात कि बाबा उद्या ह्या या वेळेपासून एवढ्या वेळापर्यंत म्हणजे वीज खंडित करणार आहे मग आम्ही काय करतो मग त्या दिवशी सकाळी उठून अगदी सगळं सगळे जेवढ मोबाईल आहेत लॅपटॉप वगैरे मी सगळं म्हणजे चांगलं चार्ज करून ठेवते कारण की परत माहितीय बाबा चार्जच्या अगोदर तर येणारच नाहीय त्यामुळे मग करतो पण आमच्या इथे पण ह्या वर्षी उन्हाळ्यात तेवढा म्हणजे झालं नाही खंडित पण दरवर्षी असतच असत म्हणजे ती एक दोन महिने तर अ खास करून एप्रिल मे महिन्यामध्ये जर हा म्हणजे असतोच असतो त्रास आम्हाला कि तेवढ्या वेळापुरती तुमचीात
हो अगं आजकाल ना थोडंसं कमीच प्रमाण आहे वीज खंडितचं कारण ना आजकाल बऱ्याच जणांकडे ना सोलार आलेत बघ तर हो तर ते सोलारवर त्यांचं सगळं होऊन जात तर ते मीटर सुद्धा लावत नाही का काहीच नाही त्यांना गरजच पडत नाही
अगं आमच्या गावाला म्हणजे गावाला तर तुला माहितीय सगळीकडेचा प्रॉब्लेम म्हणजे अस असतो वीज खंडीितचा कारण की तिथे असही म्हणजे ह्या सुखसोयी थोड्या कमीच असतात पण आता आमच्या गावात नवीन प्रकार प्रकल्प आलाय हा सौरऊर्जेचा म्हणजे त्यांनी अ जवळजवळ एक तीन एकरमध्येध्ये त्यांनी सगळे अ सौर ऊर्जेचे ते लावलेले आहेत आणि म्हणजे प्रत्येक घरटे त्यांनी असे पैसे घेतले दहा हजार रुपये ह आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे प्रत्येकाला सांग म्हणजे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये कि तुम्ही दहा हजार भरले कि म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्हाला म्हणजे वीज पुरवठा मोफत ण तु एक त्या पै भराय नाही तर मला पण च वाट कल्प म्हणजे अ बरं आहे ना कारण की गावाला कसं मोकळी जमीन असते त्यामुळे सूर्याचा डायरेक्ट वापर करता येतो सौर ऊर्जेवरती शहरामध्ये बिल्डिंग वगैरे मोठमोठे असल्यामुळे एवढं होत नाही पण गावाला बिल्डिंग वगैरे असा काही प्रकारच नसतो कारण की सगळ्यांची बैठी घरच असतात. आणि तो असा शेतात. लावलेला आहे प्रकल्प मी पण आता गेली तेव्हा आणि त्याच्यामुळे लोकांना पण एवढे त्याच्या फायदे झाले ना म्हणजे एकत मोफत वीज भेटली. आणि हवे तेवढ्या वेळ तुम्ही वापरू शकता.
बरोबर आहे ना अगं म्हणजे. बघ ना विनामूल्य जर त्यांना ते भेटत असेल तर किती चांगलं आहे ना म्हणजे. चांगला प्रकल्प आहेत. तु मला असं वाटतं प्रत्येकाने सपोर्ट केला. पाहिजे अशा गोष्टींना. आणि आमच्या आमच्या इकडे. पण म्हणजे आम आमच्या गावाकडे कसं आहे माहित आहे का? अजून ते. मीटरसची वगैरे काय व्यवस्था नाहीये गावाकडे लाईट येते जाते. कुणाकडे मीटर नाही येत म्हणजे खूप क्वचित लोक आहेत ज्यांच्याकडे क्वचित लोकांकडे मीटर आहे आणि त्या मीटरचाही कसं ज्यांना आलं त्यांना चाळीस हजार त्यांच्या नावावर. अ हे आहे बिल आहे हो आणि ज्यांना नाहीयेत. त्यांना बिलच नाहीये मग चाळीस हजार बिल कोण भरणार ना ग.
नाही नाही अगदीच म्हणजे खूप असं प्रत्येका आणि मला वाटतं ह्या सगळ्या सोयींचा जास्त त वापर. अ शहरात होतो पण गावच्या ठिकाणी म्हणजे जो ग्रामीण विस्तार आहे. तिथे पण थोडस म्हणजे असं काहीतरी योजना किंवा असे काय प्रकल्प राबवले गेले पाहिजे त्यामुळे तिथे पण म्हणजे प्रगती व्हायला म्हणजे अ अडचण येणार नाही. असं मला वाटतंय.
नाही नक्कीच म्हणजे बघ ना विजेची बचत होत आहे. प्लस म्हणजे जर तुम्हाला. विनामूल्य जर भेटत असेल. तर चांगलंच आहे नक्कीच.
आणि आमच्या गावाकडे अजून एक म्हणजे पवनचक्की तू बघशील ना आमच्या विस्तारमध्ये तुला प्रत्येक शेतामध्ये एक पवनचक्की तरी भेटेल एवढ्या पवनचक्की आणि त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे आमच्याकडे आता वीज खंडित हा प्रकार होतच नाही. कारण की म्हणजे आमचं गाव असंही खूप विकसित आहे. आणि आमच्या गावाचा खूप वेळा म्हणजे राज्यस्तरीय नंबर पण आला आहे. कि विकसित आणि चांगलं स्वच्छ गाव म्हणून त्यामुळे म्हणजे असे पवनचक्की वगैरे असे पण प्रकल्प आहेत. कि त्याच्या. मार्फत किंवा ज्याच्या निदानाने तुम्हाला वीज तयार होण्यास मदत होते.
हो बरोबर आहे अगं म्हणजे मला वाटतं ते पवनचक्कीचं वीज निर्माण करण्यासाठीच उपयोग असतो. त ना
हो ते जेवढ्या वेळा फिरतो ना तो पंखा कि तेवढ्या एक का फिरण्यामध्ये कितीतरी हो व्हल्ट असते व्हल्टेज असतात. ना ते लाई म्हणजे विजेचे तेवढी वीज निर्माण होते. म्हणजे ते पंखे वाऱ्याने फिरत असतात. ना खूप मोठे मोठे असतात. तू बघितले असशील
हो बघितले आहेत. पण ते म्हणजे ना माझ्या सासरी जाता आणि माझ्या माहेर वरून सासरी जाता आणि अ म्हणजे नवीनच लग्न झाल्यावर मी तिकडनं जास्त काही प्रवास नाही करत. पण एक दोन वेळेला गेलेले तर तिकडे ते जास्त करून डोंगराळ भागात मोडतात बघ.
हो हो हो अगदी कारण की तिथे कस त्याला हवा लागते. ना जेवढी जास्त हवा हवेचा प्रवाह ते डो डोंगरावरती कशी थोडी हवा जास्त प्रमाणात असते. उंच टेकडावरती त्यामुळे तो जेवढा स्पीडने फिरेल. तेवढ्या स्पीडने म्हणजे तेवढ्या वेगाने तुमची वीज तयार होते असं असतं. ते
हम् हम् अगं ते बीड ते जामखेड तिकडे तिकडे मला त्या आढळून आलेल्या वक मध्ये अस
नाही आमच्या इकडे म्हणजे सातारा सांगली ह्या भागात जर तू कधी गेलीस ना कराड वगैरे तर ह्या साइडला खूप पवनचक सांगते का आम गवातच म्हणजे प्रत्येक शेतामध्ये तुला भेटतील पवनशक्ती आणि त्याच श ना पण फायदा आहे कस आहे की शेतकऱ्यांना जर तिथे पवनचक्की लावायची आहे त्यांच्या शेतात तर जवळजवळ एक अर्धा पाऊन एकर त्यांना लागते जागा कारण की त खूप मोठा असतो ना पवनचक्के तर शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिला जातो त्यांच्या जमिनीचा म्हणजे चांगलंच आहे ना ए अथ कारण की असंही आता जास्त काही पीक येत नाही पावसामुळे
हो आणि त्यां महिन्याला असतं वाटत हो ना
वर्षाच काहीतरी असतं का कॉन्ट्रॅक्ट असतं त्यांचा असा करार असतो चार पाच वर्षाचा आणि त्याचे ते एकदम पैसे देतात
अ मला एवढं काही त्याबद्दल माहिती नाही पण आमच्या ना एका गावातल्या माणसाकडे ते जिओचं टावर आलेलं तर मी तेच म्हटलं की हा जागा का ब देत असतील मग मला सांगितलं की त्यांनी त्यांना ते महिना येतो म्हणे तर टाॉवरचा
हा म्हणजे ते त्याच भाडं देतात ते लोक काही काही लोक त्यांच्या
काय पिकत तर नाही पण मग त्यापेक्षा पैसा तरी ठीक आहे ना
हो आणि पिकलं तरी काय येतं ग बिचऱ्यांच्या हातात या पावसाने काय अर्धे तर त्यांच्याच जातात त्यापेक्षा हे तरी निदान अ निदान काही बोलतात ना गुंतवणूक न करता तरी काहीतरी नफा भेटतो असं तरी होतय ना ती
हो तस आहे
आणि वीज खंडीचा कस खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे जे घरी बसून काम करतात ज्याला वर्क फ्रॉम होम बोलतात त्या लोकांना त्र होत कारण क तुम नेटवर्क गे किंवा वायफायच तर त्यांच पूर्ण काम अडकून राहतं ना
हो बरोबर आहे कारण पुढे काही करूच शकत नाही त्यांना जर नेट त्यांच सगळं म्हणजे नेट नेटवर् ववरच डिपेंड असतं सगळं काही म्हणजे त्यांच नसल्यासारखंच हे झालं त्यांचं म्हणजे सुट्टीवर असल्यासारखंच त्यांच होत ते नेटवर्क जर नसेल तर
आणि आता कस लोक जास्त करून मशीन वरती अवलंबून असतात म्हणजे आता आपण गृहिणी म्हणा खूप आपल्याला काम असलं तर आपण कसं वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुणे असू दे किंवा मसाला बारीक करायचा तर मिक्सर म्हणजे आपली पण कामं अडकून राहतात कारण की पूर्वी काळ वेगळा होता की बायका सगळ हाताने करायच्या मशीनचा वापर कमी करायचा पण आताची पिढी ही जास्त करून मशीनवरती अवलंबून आहे कारण की प्रत्ये ्येकाला म्हणजे कोण नोकरीला जात असतं कोणाचं लहान बाळ असत काही समस्या असतात तर त्यावेेळी आपल्याला पण खूप त्रास होतो कारण की मग ते काम सगळं करायला आपला का दिवस निघून जातो त्याच्यामध्ये
हो बरोबर अ गं म्हणजे अ ते एक वेगळा भाग आहे समजा की अ नोकरीला जाणाऱ्या किंवा मग काही लहान बाळ असणाऱ्या तो तर एक वेगळीच गोष्ट समज ठेव पण त्यांना काही कामही नसेल तरी पण एखाद्या गोष्टीला तुम्हाला जर ते वाटण वाटायला पाट्यावरती अर्धा तास लागतं असेल तर जर दोन मिनिटात काम होत असेल तर कशाला कोण
आणि आता पाटे पण कोणी नाही वापरत ग आता कोणाच्या घरात पाटे असतं असतील पण नाही मला आठवत नाही म्हणजे माझ्या तर घरात नाहीच आहे. कारण की कधी वाटलंच नाहीये त्याच्यावर
अगं अजून पण गावाकडे माझ्या मम्मीकडेच समजा म्हणजे त्यांच्याकडे मिक्स नाही असा प्रकार नाहीय त्यांच्याकडे मिक्सर पण आहे पण कधी कधी ना एकदम पाट्यावरती वाटून जी भाजीची चव लागते ना ती अशी कितीही मिक्सर मध्ये कर ती चव नाही लागतं तर मग एखाद्या दिवशी आवर्जून ते मुद्दाम त्याच्यावर वाटण वाटून ती भाजी करतात आणि गावाकडे आहेत असे भरपूर लोक
पण ती वस्तू ती पिढीच करू शकते आता आपल्या पिढीने ती वस्तू तू केलीच नाही तर आपल्याला ते वाटायला पण येणार नाही असं
ते बरोबर आहे.
हा असं म्हणते ग म्हणजे लोक म्हणजे त्या कारण की मिरची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण हाताने हे करू शकत नाही कारण की हाताला झंजण्या येतील किंवा झोमतात हा सगळा प्रकार होतो म्हणून आपण त्या भानगडीत पडतच नाही.
बरोबर आहे.
ठीक आहे चालतंय मग आली बघ लाईट माझी
अच्छा अच्छा हो हो चालेल चालेल बाय
हा बाय